हॅलो
हॅलो.
हा. बोला कि ताई.
हा. कुठं राहताय तुम्ही?
आम्ही आहे की सांगोलला.
बर बर काय काम?
काही नाही बघा. शेती.
अ तुम्ही करताय?
आ.
तुम्ही पण जाताय का म्हणलं शेेतात?
होय होय. जावावं लागतंयच ना.
होय होय. तिकडं काय ऊस आहे का करायला?
ऊस नाही. आपली अशी रे ज्वारी,
हम्म हम्.
बाजरी, मक्का,
हम्म. मग मुलं किती तुम्हाला?
मला मुलं दोन आहेत बघा. एक मुलगा, एक मुलगी.
हम्म हम्. शाळेला?
हो शाळेला. एक मुलगा असतोय इचलकरंजीला.
हा हा.
आणि मुलगी आहे माझ्याजवळ.
बरं लहान असतील अजुन.
हम्म लहान आहे मुलगी.
व्हय व्हय. आता काय शेतात आहे का काय?
होय होय. शेतात जरा ते ट्रॅक्टर आलाय ना नांगरायला
हा हा.
तिकडे. तुमचं काय माहेर इचलकरंजी
इचलकरंजी हम्म हम्. आमच हे मधबांग कर्नाटक हाय.
आहे होय.
होय. हम्म आणि काय सगळं व्यवस्थित?
हो हो व्यवस्थित आहे बघा.
तुम्ही पण आत्ताच नवीन केलाय काय?
होय होय.
मग कुठं घे आणि तुमचा कॉल झालेत का पाच?
नाही ना. कंप मला ते हेच येईना झाले. कॉलच लागत नाहीत माझे.
लावा ना. तुम्ही केला त्यावेळेस मी माझं बंद झालं ते अनवैलेबल दाखवालत. हा का.
हा हा.
मग परत ते आता जरा चालू झालय ते. म्हणून मला टास्कच नाही आले. त्यामुळे वहिनीनेच नंबर दिलता तुम चा आणि तुम तुमच्या मैत्रिणींचा.
हम्म हम्म हम्म.
तेनी का नंतर लावतो म्हणलं ते लावलच नाही आणि तुम्हाला पण म्हणलं लावाव.
हा हा.
ते काय आणि नाही लावला की ब्लॉक करतो म्हणायलेत.
आं?
टास्क पूर्ण नाही झाला की मग नंबर ब्लॉक करणार आहे.
हा.
हम्म मग आणि?
तुम्हाला किती मुलं?
मला तीन मुलीच आहेत.
होय.
हो.
आता तुम्ही सध्या कुठं असता?
इथं इथ कोरुचीत की वहिनींच्या शेजारीच आहे.
आहे होय.
होय. त्यानी आणि आमच घर आहे तिथं जवळ जवळ.
हम्म हम्म हम्म.
तुम्ही काय मग त्यांच्या सोबत कितवी पर्यंत शिकलाय?
आ? ती माझी स्कूल फ्रेंड आहे.
होय.
हा.
सासु सासरे?
सासू सासरे नाहीत वारलेत.
हम्म. आम्ही दोघंच.
होय. मूलगा कितवीला आहे?
मुलगा पाचविला आहे की.
हम्म मुलगी?
मुलगी नाही मुलगी लहान आहे मुलगा मोठा आहे.
होय. मुलगी कितवीला आहे? होय. एवढी लहान रा-राहिल्या?
होय. मुलगा पाचवीला आहे. मुलगी अंगणवाडीत आहे. मुलगी नाही मुलगी माझ्या जवळच आहे. मुलगा ती मुलगी माझ्या जवळच आहे, पण मुलगा तिकड असतोय.
बर बर.
बाकी काय? हो हो. छान आहे. तुमचं कसं काय?
हम्म. आमचं पण आहेत घरकाम
हम् हम् हम्
आई बाबा तुझ्या
हो हो सगळे बरे हायत बघा. मुलं कशी काय तुमची?
आहेत बरी आहेत. शाळेला गेल्यात. एकटी माहेरात असते.
हा हां हां.
आहेत.
हा हा हा.
हुं हुं.
ते पाच कॉल करायचेत बघा तेवढा वेळ आहे ना तुमच्याकडे?
पाच कॉल आता नाही माझ्याकडं वेळ. थोड्या वेळाने केलं तरी चालेल. मला पण आलेत. हा मला पण आलेत पण अ माझे कॉलच हे होत नाईत लागत नाईत.
हम् हम ते दहा दहा मिनिटाचे ग पाच कॉल करायचेत ना म्हणून म्हंटलं.
हा.
तेच विचारायचं म्हणलं मी. म तसं चालतंय ना म थोड्या वेळाने केलं तर
हो हो चालतंय की.
मी म्हणलं एकदाच पाच कॉल म्हणलं त वेळच नसतोय.
ओ ओ.
हं असं विचारयचं. मग आणि काय शेतातच काय शिवण काम तेन नई.
शेत बघा. शेतात ना हे ट्रॅक्टर आलाय ना त्याच्यामुळं जरा शेतात थांबावं लाग
नाई घरी म्हणजे असं शीवण काम पण काय नाय का? हॅलो. हॅलो.
हॅलो. हलो.
हॅलो.
हा घर अणी शेत जवळ जवळचाय ओ.
म्हणजे नई असं शेतातलंच फोडताय काय फक्त काय. आणि घरी शिवायचं ते न वगैरे.
नाय नाय बाकी काय नाय शेतीच.
हम्म हम्म म शेत भरपूर हाय का काय?
होय चार एकर आहे की.
हम.
ऊम्म. तुम्हाला नाय का शेती इकडं गावी?
नाही शेती नईये.
होय.
-कडे सगळं मागंच आहेत ते मागात काम करत्यात.
तुमचं सासर अं इचलकरंजीचंय का?
आमचं सासर प हेचे जवाहरनगरला होतं आम्ही.
हा हां.
म तिथं काय शेत वगैरे काय नाय मंग आधी होतीत आमची.
ह हां
म तिथं तिथलं सोडून यीऊन लय वर्ष झाले नई. म शेत वगैरे काय नाईये. सगळी मागावर काम कर
ओय
तर तुमच्या आई बाबा हिचं इचलकरंजीत काय आहे तिथं
हो हो इचलकरंजीला असतात.
वय म.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
तुम्ही एकटेच का भाऊ बहीण?
भाऊ एक हा आहे की भाऊ एक आहे वय बहीण एक हाय मोठी माझ्यापेक्षा
हम्म. हम्म.
भाऊ लहान आहे.
हम्म . नंतर कधी करू मग फोन तुम्हाला कॉल?
तरी एक तासा एक तासाने करा की.
चालेल होय.
हा.
हा मग एक कॉल न नंतर आणि चार कॉल नंतर करते.
आं
अजून चार आहेत ना.
होय.
पाऊस आहे का?
नाही पाऊस इकडं काहीच नाही तिकडं तुमच्या इकडं जरा आहे.
होय इकडं आहे की पाऊसं.
इकडं पाऊस नाही काहीच.
हम्म तर आता काय हाय शेतात?
शेतात काय नाही फ बघा पाऊस पडल्याशिवाय काहीच करायलाेत नाही.
होय आता पाऊस पडल्या शिवाय . हो नुसतं ज्वारी आणि एक हाय तेत दुसरं.
ज्वारी, मका, सूर्यफूल तुरी, बाज
हम्म.
री
गौ तेन आला असतील त्या म.
आम्ही केळं नाही घेऊ या वेळेस.
त्याला पाणी नाही लागते.
हम्म हम्म.
आमच्या इकडे मायाचा इकडे . चला ठीक आहे शेत्या वय तिथं.
हम्म.
तिकडं मंग सगळं .
इकडं नाय काय पाऊसं इथेच नाय आहे अजून चहाचा आ ता ठेवलाय बघा करायला आता ठेवलाय करायला.
हम्म हम्म.
तुमचा झालं?
हो झाला पाणी आलतय पाणी भरवून सगळं आले बसते आता. ते शिवायचं म्हणलं मंग ते कॉल तर करून बघूया म्हणलं लागतय काय.
हो होय माझे अहो आत्ताच तुम्हाला करून बघितलं मी माझे कॉलच लागत नाही.
ते हे का मेसेज वर टा ग्रुप वर टाका की काय झालं ते. मी सांगत.
हां.
काय तर झालं की प्रॉब्लेम ग्रुप वर टाकाय लागले.
हम्म हम् हम्.
तस टाकून बघा काय तरी सांगतात तुम्ही.
हा हां.
ये माझं सर्दी झालं घसा एक बसलाय होय बोलायला येईना झालंय.
हमम.
म. नंतर करते वेळ भेटल्यावर.
चालेल चालेल.
हम्म.
थोड्या थोड्या हा थोड्या वेळानी जरी केला तरी चालेल.
चालतंय बर बर. थँक्यू हा एवढं वेळ दिल्याबद्दल.
हम्म चालेल ठेवु का.
हा.